हॅलो!
हा आवाज येतोय का? ह् काय करताय?
काय नाही बघ आता बसलोय, जरा गेलतो बाहेर फिरायला आज. जरा शॉपिंग वगैरे करायला.
काय करायला?
शॉपिंग करायला जरा कपड्यांची गं.
हा हा हा
हम् जरा तिकडून आलो.
का काम नव्हतं की काय आज?
आज नव्हतं काम. आता सीझन नाही नाही त्यामुळे काम नाही.
हम्म्, मग सकाळपासून करशील क करशील की नाही कॉल?
मी सकाळी केलता त्यासाठीचं तुला गं.
मग तुम्ही दहा वाजता जातोय म्हणला ना, म्हणून मग मी राहुदे म्हणलं.
मी नाही दहा वाजता गेलतो पणं तिथं गेल्यानंतर काम बंद होतं माझं.
हा मग पर परत आल्यानंतर
अं होय झालं असतं, नंतर मगं म्हणलं तासगावला जरा जाऊन यायचं. मुलगीला जरा कपडे ते घेऊन आलो ते काॅलेज चालूय होईल ना तिझं.
होय
मग त्यासाठी गेलेलो, आमच्या इथे एक ती शितरवस्ती श्रीनिकितेन मध्ये कपडे स्वस्त पण भेटतात, छान पणं भेटतात मगं तिकडे गेलेलो.
हा, तेच म्हटलं मी आता मग संध्याकाळी करायचं म्हणून मगं बाकीच्यांना, त्या अर्चना काकींना वगैरे करून घेत मगाशी हो त्यांना केली आहेे.
तू त्या कोमल दिदीचा दिलतच नाही फोन
कोण कोमल दिदि?
कोमलचा एक नंबर दिलेलास की
मी नाय दिला.
अर्चनाताई नी दिलता.
हा नाही त्यांच बहतेक कंप्लीट झालं वाटत लिमिट त्यांना लागत नाही फोन
लागत नाही फोन त्याने म्हणजे मी सकाळी लावलेला लाव म्हणून मला सांगितले होत्या.
हा हा
नाही म लागला नाही म्हणजे त्यांनी दिदीन त्या उचलल्याच नाही म्हटलं तिचं कंप्लेंट झाला अस
हा
आणि काय बाकी तुझं?
काय नाही बघा, किती वाजता गेलीला मग?
अं गेलेले की दोन वाजता दोन वाजता गेलो, जरा घरी आलो कपडे वगैरे धुतली
हा
कामाचं ह होत म्हणून सकाळी दहा वाजता गेलो ग आणि तिथं समज ल्यावर काम नाही म्हटल्यावर नंतर मग म्हटलं दिदीला तुला फोन लावावा.
हा
मग तू म्हणलीस त्या तू दुस तुला वेळ नस नव्हता त्यावेळी
ती शिंदे म्हणून तिचा पण नंबर भेटलाय का तुम्हाला
आरती शिंदे. अ एक नंबर आलाय बघ लास्ट ला एक्केचाळीस आहे बघ
हम नाय काय माहित तिचं पासष्ट तरी आहे हा दुपारी कसं दुपारी कसं काय कपडे धुतला मग आज
कपडेला पाणी सुटलं होतं, तुला सांगितलं मी आमच्या तिकडे च चार चार चार दिवस पाणी येत नाही अ ग
होय
ह पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे पावसाळ्यात पण उन्हाळ्यात पण
अरे बापरे
मग त्यामुळे बकी सगळ्या घरात सगळ्या घरात मी कपडे सुक सुकत घातलंय ते
हा हा
काय करायचे हं तेच की पाणी पण नव्हतं दोन तीन दिवस झालं पाणी सुटल्यान मी दोन तीन दिवस दोन तीन साड्या माझ्या पडलेल्या मग भरपूर कपडे पण होते. पोरांचे पण मग मी आवर आवरलं सगळ गेले तासगावला म्हण त तर काम करावं आज
होय
असं झालं
सुट्टी दिवशीच असली काम
हा तेच की परत काही वेळ भेटतं नाही मग गेल्यावर काम करायचं का घरातलं करायचं.
हो यती दिवसभर घरातलं काम वगैरे असत मग ते तिकड काम असले की तिकड जावं लागत असेल
होय तिकडं असलं तर जायचं. नसेल तर मग घरी काय तर करत बसाय लागतयच कि म.
व्हय म ते आगोदर का सांगत नाहीत काम नाई हाय
तस अंगावरच काम सांगत नाहीत ग तस. त्यांनी म्हणत्यात कि तुम्हाला गरज हाय बसणार असला तर बसा नाही तर जावं मग घरी मग आमचा आम्ही काम चालू करून करतो.
व्हय म दुसरच कायतरी बघितलेलं बरं कि हेंच्या अस सली बोलणी असली तर हा.
एखाद्या वेळेस नाही गेलं तर चालतय पण काम चांगलं हाय तिथं.
हा आता ह्या आता सुट्टी होती म्हणल्यावर त्या आज एक जाऊन आला तुम्ही बाहेर म इतर वेळी काय करताय?
तिथं हैत असत की दररोज काम असतय तिथं काय तर प्रॉब्लेम झाला कने ऑपरेटर वगैरे न नसेल तर काम बंद राहतय ग म ऑपरेटर अचानक कुठ दवाखान्यात गेला वाटतं
हा हा.
त्यामुळ म आम्हाला पण थांबावं लागलं अस. चाले.
आता म स्वयंपाक वगैरे आवरलाय.
नाही स्वयपाक करणारकी आता मी.
हा आज मुलगीन केला नाही वाटत नाही तर मी बाहेरच गेलेले.
आज मी करणार हाय बघ स्वयंपाक.
अरे म्हणून आज तुमच्याकडे हाय का.
होय आज करणार हैत आम्ही आळूच्या पानाच्या वड्या करणार हाय. हो तुम्ही करताय का नाई कधी.
व्हय करते कि आमच्यातला असं कधी तर तलप आली किं म तेवढंच. करायचं थोडस खायचं नाहीतर म ते
तुम्ही कसं करताय आ आळूच्या पानाच्या वड्या सांगतीस काय मला आम्ही आमची पद्धत वेगळी तुमची कशी.
होय होय. आम्ही ते हे क आपली पानं असतात ना आळूची ती म्हणजे बघून घ्याव लाग ते एक एक पानं असतात ना ते घशात खवखवते
घशात खावते हा पानात पण परक असतोया एक एक पानं खाल्ली कीने घशात लय खवखवतय अस असं आग उटत्या लय.
होय म ते बघून घ्यावं लागते कशी असतात ती पानं असशी टोकदाार म्हणजे त्याची कडा जे म्हणजे वरचे दोन भा दोन असत्यात ना ते. ते टोकदार असतं आणि खालचं पण टोकदार असत आणि त्याचे जे पूर्ण पानाची कड असते ना त्याला असं काळ बॉर्डर असतय बघा.
असत्यात ते तेज असं ते ख चांगले नसत्यात काय पानं ते असे खवखवत्यात काय घसा.
नाई नाई उलट ती चांगली जी पांढरी असत्यात ना असे नॉर्मल. म्हणजे पो हिरवटच असतात आणि त्याला काय असं वेगळं बॉर्डर वगैरे नसतं. प्लेनच असतो ते पान त्याने त्रास होतो जास्त त्याला पांढरा आळू असं काहीतरी म्हणतात वाट
क आणि ती क कडन बॉर्डर असतय ते चांगलं असतय काय?
होय ते काळ आळू म्हणजे आम्ही बघित लना दोन तीन प्रकारची असतात ती पानं शोची पण असतात तशीच पानं एक एक जण ते चुकवून हे करतात. हा म ते आहे होय होय असते ते म ते व्यवस्थित पान बघून घ्यायचं. ते कुठल्हाय नेमकं आणि म ते जरा म्हणजे एकदम मोठ ठ असलं तर ते माग हे असते ना त्याला अशे चिरा अ सॉरी ते शिरा शिरा असतात त्या जाड असतात म ते व्यवस्थित चांगलं लागत नाही ते काढायचं मग जर मोठ जाड असेल हा अ आणि मग का आपण त्याला ते हे लावते ना डाळीच
डाळीचे पीठ ह
थोडीशी हळद थोडस तिखट मी आणि काही जण चिंचेचा कोळ कोळ पण घालतात ना त्याच ते हे घालवण्यासाठी म्हणजे जर खवत ते आपण ख खव खवतंय म्हणून त्यासाठी हा ते व्हायला नको म्हणून चिंचेचं चिंचेचं कोळ घालतात त्याच्यात लिंबू पिळतात
हा
असं घाल मग ते दोन्हीपैकी कोणतं तरी घालायचं थोडासा ओवा घालायचा आणि हळद मीठ मग मसाला तुम्हाला जर कोणता पाहिजे असेल तर मसाला म्हणजे गरम मसाला किंवा धने जिरेपूड असं काय तरी आणि मग का ते छान असं घट तुम्हाला कसं घट एक एक जण घट्ट बनवतात ते बॅट घेत पीठ असतंय थोडं घट्ट पण करतात काही जण पातळ पण करतात हा म्हणजे पूर्ण पण पातळ नाही सोडा पण ते त्या पानांना लावत लावता येईल असं तसं बनवायचं ते पाठी मग तुम्ही कसं पाठीेमगच्या साईडलाच लावताय ना ते
हो पाठीमागच्या साईडला लावतोय नंतर अ वरती एक पान ठेवायचं आणि ही वरती पान ठेवतोय मग त्याच्या वरती आणि लावायचं पीठ
म्हणजे एकदम दोन
हा हा एकदम दोन पानांच करतोय म्हणून म्हटलं तुझी पद्धत जरा कशी आहे सांग मला
म नाही मग आम्ही एकाच पानाला म्हणजे एका वेळी एक एकाच पानाचा रोल करतोय आणि मग ते काय पण ते वाफवून घेतोय ना पुढे वाफवून घ्यायचं ते पान पाण्याच्या वाफेवर हा तसं मग तुम्ही फक्त म तुम्ही कसं करताय
आम्ही तेच की पानाचा त्याशी पानंआणायची धुवायची स्वच्छ आणखी त्याची शिरा काढून घ्यायच्या
हा
शिरा काढून घेतल्या की त्याच्यावर मग ती मसाला केलेला असतोय ना ते ग्रेव्ही केलेली असत्या पिठाची
होय
ती पी चण्याचं पीठ घ्यायचं त्यात मिरच्या घ्यायच्या आपल्याला म्हणजे तिखट किती लागतंय त्याच्यावर
हा हा मिरचीची पेस्ट म्हणजे मिरची ठेचून घातली तरी चालते हा हा
कोथिंबीर घालायची त्यात जास्त कोथिंबीर पण जास्त घालायची मिरच्या आपल्याला जेवढ आप आपण जेवढं तिकट खातो एख त्याला झणझणीत आपल्याला आवडत एखाद्याला जरा फेंट आवडतंय
होय हो
आपल्या तिखट चवीनुसार तिखट घालायच त्यात मिरच्या भरपूर घालायच्या तश्या घालायच्या आवड आवडलं तर घालायच नाही तर नाही आणि त्याची सगळी ग्रेव्ही करून हळद टाकायची लसूण घालायच हे सगळं पेस्ट तयार करायची त्याप्रमाणे आपल करायच लय पातळ पण करायचं नाही नाहीतर ती आपण वाफव्हायला ठेवतो ठेवतोय कणी हा ती पीठ बाहेर येत येतय मग त्यापेक्षा आपल कस करायच अ अ घट्टच करायचं केलेलं बरं घट्ट करायचं हा घट्टच करायचं पाणी ठेवायच जर तिथ तस लय जास्त करायच्या असल्या तर कुकर मध्ये ठेवून होते मग मी
होय
मग दोन तीन डबा असते ती माझ्याकडे दोन तीन डबा आहे त त्या दोन तीन डब्यात घालतोय मी
होर
चार पाच असं अ असं रोळ केलेलंच असते ते
होय होय रोल एकदम दोन पानांचं करताय ना रोल
ती र दोन पानांचं कस बस भरपूर पीठ घालायच त्या
हा हा
कस मोठं मोठं होतय आणि अशा अ कशी पडते त्या कापण्या पडत तसं पडतंय ग ते जास्त हा लेअर पडते ती जास्त पडते ती लेअर त्यामुळं हा ते करून बघकी एकदा तस
हो हो कर
हां